हा बोला काय चालू आहे.
काही नाही आराम चालू होता म्हटलं लावा कॉल करा.
हा हा.
विचारपूस करा.
हम ह म्हणते संध्याकाळची तयारी आहेता काय चालू आहे कशावर आहे आता काही रेसिपी सांगा एखाद नवीन
ह. अरे रेसिपी तर मी काही नवीन नवीन करत नसतो तुम्ही सांगा एखादी
ह ह ह हो.
ते कसं आहे माझं तर नेहमी चालूच असते मीना काही ना काही काही ना काही चालूच असते बरं माझं कस आहे मातीय का मी नाही. केलं तरी मी कसं मोबाईल म रेसिपी वगैरे पाहत राहते आणि तस तर माझ्याकडे म्हणजे पुस्तक वगैरे जे सापडले ते पुस्तके घेत राहते मी मला म्हणजे जसं आवड झाली त्या गोष्टीची
मला एवढा इंटरेस्ट नाही त्याच्यात मला असं वाटतं की
माझ्या घरी पण इंटरेस् माझ्या घरी पण इंटरेस्ट आहे बर माझ्या घरी पण इंटरेच्या आहे त्यांना पण इंटरेस्ट आहे याच्यामध्ये अ ते पण मला म्हणतात म्हणजे मी जर एखादी रेसिपी पाहताना त्यांना दिसली तर ते म्हणतात कधी बनवणार सांग मग आहे मग आणि तेे पण नवीन नवीन रेसिपी मोबाईल वर पाहत राहतात ते फेसबुक वगैरे वगैरे आणि युट्युब वर इंस्टाग्राम
नाही एकदा जेवण केलं की डबल काही एवढा इंटरेस्ट नाही तेले इंटरेस्ट नाही. नवीन नवीन खायचं ते हेच काय केलं तेच काय केलं असंच झालं तसंच झालं. त्यामुळे मला इंटरेस्ट येत नाही मी करून नवीन नवीन काही करत नाही. जे आहे आपले काम ते चालू ठेवत असतो.
हा नाही पण याच्यामध्ये बगासा वेळही जातो ना मग
वेळ खूप जाते भांडे पडतात काम वाळतात खूप आपल्यालाच काम वाळतात आणि आपणच बोलण आहे का असं झालं तसंच झालं. एक हे कमी झालं ते कमी झालं.
हा नाही मग ते कसं परफेक्ट प्रमाण तर माहितच असल कोणत्या गोष्टीचं तर मग आपण ते परफेक्ट करू शकतो समजा आता एखाद्या वेळेस समजा आपण मोबाईलमध्ये पाहतोय. पण मग ते कसं आपलं प्रमाण आपण कमी जास्त करतो आता आपल्या घरी व्यक्ती ते किती असतात
नाही ते त्या साहित्याचा आपल्या जवळ टेक ऑफ भेटतात त्याचे मापाचे आपलं कमी जास्त होत बिघडून जाते
हा उपलब्ध नसते आपल्या जवळ आपण म्हणतोे जाऊ ते नाही तर मग हे भागून घेऊ याच्यावर आपण
हम्म आपण भागून घ्यायला पाहितो पण ते जमत नाही ना
मग असं होते ते म्हणून काही ना काही मग त्याच्यामध्ये बिघाड होऊन जाते
ते बिघडलं की मग असं झालं तसच झालं त्यापेक्षा मी करतच नाही मग इंटरेस्ट नाही वाटत असं वाटत आपण एवढं अं. करा आपण आणि भांडी घासा हे करा ते करा म्ह के आपल्याला कोणी असं म्हणते जरासा आपला आपलं कसं आहे कि आपलं जरासा न्यू कौतुक केलं जरा असं आपलं की आपल्याला अजून असं करावं वाटत
हा उत्साह वाढतो मग त्या गोष्टीचा समजा की नाही बा म्हणजे बिघडलं समजा एखाद्या गोष्ट कमी जरी असली समजा आणि अस जर म्हटलं की खूप छान केलं मस्त केलं चांगलं झालं असं जर म्हटलं तर मग अजून समजा आपल्याला चांगलं करावं वाटत अजून समजा मगलं
हम्म
आपण दुसऱ्यांदा करायचं म्हटलं की आपण चांगल्या मेहनत न करतो आणि त्याच्यामध्ये चांगलं लक्ष ऊ अजून परत करतो की नाही बा घशांना आवडलं चला आपण परत करू
तसं आहे आपण स्त्रिया कौतुक आपले दोन शब्द कौतुक कोण केलं की आपल्याला त्याचाच आपण भुकेला असतो आपल्याला आपला आनंद तोच गगनात मावत नाही
हा हा
आपल्याला थोडासा कौतुकाची गरज आहे
हा हा नाही ब खरं तू चांगलं केलं म्हणून हे आता कोणत्याही गोष्टी तसच आहे ना आता आपण काय रेसिपी काय समजा आपण शाळेतही समजा तसं आपण शाळेतही का के समजा नवीन काही वस्तू आपण बनवून नेली आणि हे टाकावू वस्तू वस्तू पासून आपण एखाद्या टिकावू वस्तू बनवतो समजा याच आपण घरात जर काही ठेवलं समजा एखाद्या डेकोरेशनसाठी आपण करून ठेवलं आणि ते जर समजा बाहेरून कोणी आलं पाहायसाठी एखाद्यानी म्हटलं की बा हे खूप छान केलं तू मस्त केलं कसं मला पण सांग अस जर त ह तिने जर म्हटलं की बा आप खरंच हिला आवडलं काय आहे हिने तर असं म्हटलं खूप छान दिसते मस्त दिसते पण पालक ते वस्तू म्हणजे फेकून द्यायची वस्तु असते आपल्या घरातली ते साधारण म्हणजे न वापर द्यायची गोष्ट आपण फे फेकून देतो आणि त्यापासून आपण ते वस्तू बनवलेली असते मग एकदम कोणाला आवडले तर आपल्याला तर अजून त्यामध्ये उत्साह वाटते किवा चांगलं हम्म. तसं आता त्या गटामध्ये आहे ना मला आपल्या हे बचत गटात चालू आहे ना
महिला बचत गट
हा महिला बचत गट मध्ये ते मागच्या वेळेस मला वाटतं तिथं हे होतं अ स्त्रियांना नेलं होतं त्यांनी तर हा त्यांनी मग ते हे ठेवलं होतं तिथं ह म्हणजे वेगवेगळ्या स्त्रियांनी सम आप आपपल्या जवळ जे समजा आपल्याला येतो ते बनवून न्यायच तिथं म्हणजे कोणाचा पदार्थ हा हा कोणता प्रदर्शनी म्हणजे पदार्थ वगैरे समजा कोणता पदार्थ खायचा असो किंवा मग तुम्ही् ब्लाऊज वगैरे शिवता ड्रेस शिवता
हम् त्याची प्रदर्शनी लावान मग ते शिवून द्या कोणाला करून द्या
नाही प्रदर्शनी लावा होतं ते पण मग असं नवतं किंवा समजा तुम्ही ते शिवून द्या किंवा असं नाही मग ते कसं त्याच्यामध्ये
म्हणजे आपले आपले स्टॉल लावायचे.
हा स्टॉल लावायचे आणि मग त्यांनी त्यांचा भाव ठरवला हो की बा समजा आपण या भावात ही वस्तू अशी विकली गेली पाहिजे. हा तिथं म्हणजे आपल आपल्या आता इथं कसं आपण समजा गावात आपण काही वस्तू बनवतो समजा कि आपल्याला जे आवडलं ते बनवतो मग त्याला पण आपल्याला योग्य भाव नाही भेटत ना समजा खेड्यामध्ये् ब्लाउज वगैर शीवले आपण समजा तर मग ब्लाऊज कस आहे खेड्यात मग जास्त कोणी पैसे वगैरे देत नाही त्याची शिलाई जेवढी अस
नाही खेड्या गावामध्ये आपल्याला शिलाई भेटतच नाही तेच आपण तेच ब्लाऊज तेच ते डिझाईन टाकली ते शिवलं तसंच शिवलं तर शहरात जासाल तर त्याची पाचशे रुपये देत पण आपल्याला शंभर रुपये द्यायला मागे पुढे करतात.
कि त्याची किमत जास्त आहेग त्यांचं म्हण म्हणजे म्हणजे महिलांना बचत गट गटातून त्यांनी हे शिकवलं. किंवा समजा तुमच्या मालाला योग्य भाव भेटत नाही म्हणजे तुम्ही कोणतीही वस्तू जर तयार केली समजा. तुम्ही कोणतेही याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला अस आता एखादा खाद्यपदार्थ म्हटला किंवा तुम्ही लोणचे बनवता पापड बनवता मसाला बनवता मग समजा जर तुम्ही गावात जर विक कायच म्हटलं तर गावात तुमच्या जवळून तो कोणी घेतही नाही
नाही खेडेगावात आपला काहीच उद्योग चालत नाही या खेडेगावात कोणी एवढा इंटरेस्ट घेत नाही शहरात कसं शहरात सर्व असे काम करणारे असतात स्त्री ह नोकरीवाले असतात. त्याच्या घरी काही करण होत नाही म्हणून त्या मग काही असमज लोणचं पापड असं विक त घेऊन टाइमपास टाइम भागून घेतात. आपलं कसं आपण उन्हाळाभर रिकामं असतो आपल्या खेड्यातल्या बाहिले काय काम आहे आपण उन्हाळाभर रिकामं असतो उन्हाळाभर वर्ष वर्षभरासाठी वाळवण आपण तयार करून ठेवतो भर ते चालते आपण म्हणजे आपल्याला विकत आणण्याच काम नाही पडत ना म्हणजे मग ते असं आपल्या खेड्यागावात ते व्यवसाय चालत नाही.
चालत नाही. म्हणून मग त्यांनी गट बचत गटावाल्यांनी त्यांनी ते म्हणजे महिलांना मशीन वगैरे दिल्या. किं तुम्ही लोणच्याची ची मशीन घ्या पापडची मशीन घ्या शेवड्याची मशीन घ्या मग तम्ही तुमचा व्यसाय चालू त्या व्यवसायासाठी लोन दिल महिलांना मग समजा महिलांना लोन दिल्यानंतर त्याच्यावर त्याचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालला चालल्यानंतर मग त्यांनी समजा ते लोन मग त्यांना म्हणजे अ याच्यामध्ये दिलं म्हणजे जिकडे आपल्या समजा व्याजाने पैसे वगैरे आपल्याला जास्त मिळतात मग त्यांनी त्याच्यावर कमी व्याज दर ठेवला. किंवा काही याच्यावर म्हणजे व्याजदर नाही ठेवला त्यांना किंवा जेवढे पैसे जे आहे तेवढेच पैसे तुम्ही मुदल परत करा असं केलं समजा त्यांनी म्हणजे महिलांना त्यांना चांगल्या प्रकारे प्रोत्साहित केलं कि बा तुम्ही या. बघा त्यांनी महिलांनी ते बघितलं हा तुम्ही करू शकता म्हणजे. त्यांनी हा आता कस आपण घरातल्या महिला आपण माहितच नाहीे हा माह नाही आता आपण कस घरात खायसाठी खायसाठी एखादी वस्त बनवता आपण स्वः घरी खऊन घेतो आपल्या घरच्या आपल्या वाह वाह म्हणतात बस झाला. पण तेवढ्यातच समाधा आणि हे कसं बाहेर जर गेलं आपण. तिथं जर आता प्रदर्शनीमध्ये आपली वस्तू आपण मांडली तर तिथे किती लोक समजा त्या वस्तूला पाहतात खातात बघ तात.
हम्म मग तेव्हाच आपल्याला आपल्या वस्तूची किंमत समजते की असं म्हणून ते असशी प्रदर्शन ह महिलांनी महिलांसाठी म्हणून अशी प्रदर्शनी लावली होती.
लावली होती त्यांनी तर खूप मस्त म्हणजे तिथं खूप चांगलं काम केलं त्यांनी आणि खूप महिला पण होत्या तिथं आणि चांगलं काम पण झालं म्ह. कस मलांना मशीनी वगैरे दिल्या लोणच पापड वगैरे म. ची मशीन शेवड्या मशीन अस त्यांनी मशीन पण दिल्या तर त्यामध्ये पण. खूप महिला काम करताय आणि त्यां. पण चांगला आ म्हणजे चांगला म्हज कसं त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर काही.
चालू आहे खूप महिला लागल्या ना त्याच्यात म्हणजे व्यवसाय. महिला आता घरी बसूनही ववय व्यवसाय करून राहील.
आतानी दहा महिला मिळूनच ते काम कराव लागते ना एका महिलेचं काम नाहीय आहे ते मग म्हणजे कसं त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. किंवा समजा आता तुम्हाला पावसाळा पाणी आलं नाही आलं समजा एखाद्या वळेस काम असत. न नसते. मग उपलब्ध आहे म्हणजे समजा जर तुम. तुम्ही जे वस्तू बनवली समजा हा. कमवू शकता आणि जी वस्तू समधा तुमच्याकडून नाही जात. ती मग समजा ते मार्केटिंगमध्येध्ये ती न येतात समजा आपल्याकडून.
हम् हम.
म्हणजे जे वरचे साहेब लोक वगैरे असतात असे त्यांनी एकमेकांना समजा. त्यांनी हे केलेलं असतं की बाबा आज ही वस्त तू तुम्ही न्यायची म्हणजे त्यांचं ज्या मार्केट. त्यांच जे लक्ष आहे क बाबा ज्यांना भावात. माहित आहे की बा या भावात ही वस्तू इथे विकल्या जाते इथे या भावाला चांगली मार्केटिंग मिळते. अशांकडे समजा ती वस्त म्हजे समजणजे महिलांना म्हणजे तिथं फिरायच काम नाहीे. किंवा तुम्ही हे फिरा स्वतः घरोघरी जाऊन ह.
जाग्यावरूनच ते आपल्याला कच्चा माल आणून देतात आणि आपला बनलेला मालही घेऊन जातात. आणि आपल्याला जाग्यावरच रोजगारही देतात आणिगे आपल्या मशीन. मशीनमध्येध्ये काही बिगाड झाला तर त्यांना एक कॉल केला की ते येऊन दुरुस्तही करून देतात.
हा हा अशा प्रकारे मग म्हणजे कसं महिलांना कुठं जाय जाण्याची गरज असते.
व्यवसाय त्याने सुरू केले ना. चालू सर आमच्या गावामध्ये दोन तीन झाले चालू.
हा हा. तेच ना आता माझा विचार चालू आहे आपणही मार्केटिंग मध्ये काही ना काही. पाहायचे काहीतरी विचार करा आणि जा आपण हे आपलेच जरा चालू राहते काही ना काही मग असं वाटते.
नाही करायलाच पाहिजे करा. घरी बसल्या घरी बसून आपण र कामच ना आपल्या आपण आपल्या पैसा. कमवून आपल्या पैशाचा काही करू शकतो ना.
काही करू शकलो आपण कारण मुलांचं शिक्षण आजकाल खूप महागाई वाढली ना आता कारण आपल्या घराला हातभार लागत. थोडाफार एकट्या माणसाच्याना न लाग आपण हात हातभार लावू शकतो आपल्या घरात.
खूप तोळा ह हातभार लागते ना.
हा हो मग असाच विचार चालू आहे आता मीी तोच विचार केला.
चांगला विचार आहे मग तुमचा त्याच्यावर तुम्ही अंमलबजावणी करा.
हा पाऊ म्हटलं आता बचत गटातून काही कर्ज वगैरे मिळते का त. हम् चालू आहे आता हा हा ठीक आहे ठीक. ह.